हो हे झोपलं बाळलंगेच
नाही त्याला घेतलं मांडीवरती म्हणलं ते लागलीडायरेक्ट म्हणजे ते करून ठेऊयात ना म्हणजे नाही सारखं सारखं होत नाही परत ते थांबलं ना मग वेळ होऊन जातोय
होय तस होत आहे मी आता विचार केला तुमच्या आता दोन मिनटत तर आपण आता झो पल
हो का दोन मिनिटात झोप लागली का
पाच दहा मिनटंात
हा होय ना नाही मला पण तसच वाटलं प थोड मम्मी आहे ना माझ्या प श म तिला आता थोडं पाजलं की बाळ झोपायला लागलंय तोपर्यंत तिला द्यायला येतंय ना मला
हा माझं पण झोपलं अजून परत होत नाही
च ना म्हणून त म्हटलं बा म्हणजे माझ ते बाळाला घेत माडीवरती मम्मीला देऊन तर होतय माझी आपली का
आपल्या तर तिसरा आहे म्हणजे माझा तिसरा तुमचे दोन झालात
हा म माझे आता बघा बारा झाले बोते
बापरे
ह मला अजून भरपूर करायचे आहेत ते असं नाही एकसारखं भेटलं ना कोणाला कराय ठीक आहे आता तुम्ही कसं आता तुमचे पाच माझे पाच असं एकदम करून घेऊयात म ते बरं पडतय ना काल तसं झालं नाही अ पहिल्यांदा म्हणजे कसं किती मिनिटं काढायचं ते कळालं नाही आणि एकासारखी म्हणजे तिघी जण काय तर होत्या त्या उज््याला त्या ठीक बोलल्या म्हणजे व्यवस्थित त्यांच्या बरोबर पाच कॉल झाले पाच नाही सहा झाले माझे त्यांचे हा आणि दुसरे एक होत त्या क ऑफिस करत होत्या आणि कॉल पण करत होत्या
अ नाव काय म्हटलंत त्यांचं
नाव नाही त्यांचं माहिती काहीतरी प्र प्रणाली काहीत बोलल्या प्रणाली कांबळे काहीत होत्या
हम् हम हम
अग त्यांनी काय केलं माहितीय म्हणजे फोन चालू ठेवायच्या मग दोन मिनिटात थांबा पण नाही कधी मणा करायच्या त्याच करायच्या डायरेक्ट असं आता आपण कसं थोडं मेसेजवररती बोललो सादा कल अस नाही डायरेक्ट त्या ॲपवरती कार्यावरती लावला कॉल लावला तर असं बोलल्या पण नाहीत म्हणजे फोन चालू ठेवायच्या आणि त्यांचं म्हणजे दुसरंच काहीतरी ते लॅपटॉपचा आवाज किंवा काहीतरी अस बाहेर गिराईकाचा असा आवाज असतो ना शॉप वगैरे असेल काहीतरी त्या तिकडेच लक्ष मग असं पण नाही की बाबा तुम्ही दहा मिनिटं वेळ तर द्या म्हणजे आपलं पण वेळ वाया त्याचा पण वेळ वाया तो काॅल पण नाही झाला आणि त्यांचा पण काॅल नाही माझा पण काॅल नाही अस चार वेळा झालं मग त्याच मला म्हणल्या होत्या की कि अ कि नाही दहा मिनिटं नाही केला तरी चालेल दोन दोन मिनट किंवा
हो मला पण बहतेक त्यांचाच झाला मी दोनच कॉल केले त्यांना परत काय मी कॉन्ट टकच नाही केलं त्यांना म्हंटलं जाऊदेत
ह मग ते तसं झालं मग त्या म्हणला नाही चालत मग माझा तो दुसराच होता बहुतेक त्यांचा काॅल मग ठीक आहे वाच की नाही चालतय वाटत मग दोन दोन मिनट काय जाऊदे म्हटलं बाई एकदाची सबमिट करायच अस त्या ताई दुसऱ्या होत्या त्या बोल्या नाही अस करू नका दहा मिनिटे बोललात तर दहा मिनिटेच करा मग आधी माझे दोन-तीन कॉल तसेच सबमिट झाले होते मला आधी कळालेच नाही ते मध्ये आता काय व्यवस्थित आहे ते चेक होऊन नाहीत होऊन म्हणजे ते फेल होतील ना असं
काय मिळतात मला नाही वाटत होईल पण माहित नाही आता
तेच ना ते आपल्याला असं म्हणजे नाही कळणार ना ते असं जाऊदेबाई म्हणलं आता मला पण माहित नव्हतं ना आधी त्याच्यामुळे मग झालं पण ते न्यू तसं नाही करायचं म्हणजे तुम्ही त्या गोष्टीला तर वेळ द्या ह्याला तरी नाहीतर ते तुमचं काम तर प्रॉपर तुम्ही बघू शकता वेळात तेवढ्या वेळेत ब्रेक मध्ये करा किंवा मग वेळ वाया जातोय ना आपला पण आता माझ बाळबारक त्यांचे तेच म्हणते चार कॉल चार का पाच कॉल झालते त्यांचे काल माझे डायरेक्ट करायच्या आणि बोलायच्या नाही चालूच ठेवायच्या हॅलो हॅलो हॅलो करून माझं इथं तोंड दुखायला लागलं बोलून बोलून
आणि ना मला एक नाही आता आपण एक कॉल करतो तो ना ह्याच तर कानालाच लावून बोलायला लागतय अहो अ स्पीकर होतच नाहीे ते एक ऑप्शन पाहिजे होत लई वैताक येतोय
तो फोन धरून हात दुखतोत.
हा ना ते स्पीकरच एक ऑपशन पाहिजे होतं.
हा मंग ते त्यांनं त्यांना ते करून ते चार पाच म्हणजे म्हणजे आता माझे वीसभर कॉल झाले असते तर त्यांच्या ह्याच्यात म्हणजे दिवस माझा दुपारी दुपारी मी करायला घेतल होतो बाळ झोपल्यानंतर त्यांनी धड मला दुसरे कॉल झाले नाहीत माझे ना त्यांच्या बरोबर झाले नाही त्यांचे झाले तर ते एक सेकंदाचे दोन सेकंदाचे मग ते सबमिट पण करता येनात मी पण ग्रुपवररती वाचल होत दहा मिनिट पण त्या म्हणल्यावर एक दोनच अस सबमिट केले आधी पण नको म्हणल्या त्या ताई दुसऱ्या मग म्हणलं जाऊदे ते डिलेट पण परत झाले नाही. अन् हो दो ऑपशन नाही मला परत आता त्यांचा आलं मेसेज रात्री आला आणखी बारा वाजता मेसेज आलाय. की मी दुसरं पण ताई ऑफिस पण काम करते. आणि मग हे ह्याला वेळ भेटेना झालाय मला आता मग ती तुमच्यावर डिपेंड आहे ना तुम्ही कसं मॅनेज करणार ते आता अबी आपण कसं बोलणार ना मग तुम्ही ते वेळ तर देऊन बोलल्या तर ते बरं पडेल ना असं हुं तेच ना म्हणजे त्यांचा पण वेळ बाबा ते ऑफिस करत आपला पण वेळ वाया त्यांचा पण वेळ वाया ना त्यांचा होतय ना माझा होत असं होतय.
होतय. हा हा
त्याच्यामुळ ते नाई बई लय काल मला ते लय त्रास झाला काल तो म्हणल हे काय म्हणजे मी काम करताना आता ते एकसारख आता तुम चे न माझे चालू आहेत बोलायला वगैरे पण बरंय. म ते बरं पडतय ना असं आणि त्या बोलत पण नव्हत्या व्यवस्थित म्हणजे ते कुठून माहिती पडलं. मग तुमच्या म्हणजे कुणाकडून तुम्ही हे काम घेताय.
हे असं विचारायचच नाही ये त्या कॉलवर त्यांनी तिथे स्पष्ट लिहिलंय की तुम्ही नाव गाव कुठे राहता आणि हे काहीही बोलयचें नाहीये.
तेच की
मग तरी पण कसं काय करू शकतात.
हुं तेच की आणि म्हणजे असं त्यांनी समोरून विचारलेलय तर नाही म्हणलं म्हणजे नाय असं आपले माहितीत तुन माहितीतून असं आपण टॉपिक आपल्याला नाय बोलायचं म्हणल्यावर आपण वरू सोड बोलतोय ना असं तर नाही ते तसंच
नाही मग अशा वेळेस डिकनेक्ट करून टाकायचं जाऊद्या आपली पर्सनल माहिती कशा शेअर करत बसायचं.
तेच मग म मी सकाळी पण दे रात्री बाराला आला तर पण एस एम एस हा ओके म्हणलं सोडलं सकाळी पण येत होता मला तर ते जमलंच नाही सकाळ सकाळी एकतर ते बाळाला गुटी वगैरे बनवायची असते मग ते नाही झालं म्हटलं नाही बाई आ मला काही होणार नाही बा म्हणलं हच्याबरोबर बोलायचं आता
चालतं पण तुमचं ते व्यस्त व्यस्त दाखवत होतं मममी पण तुम्हाला म्हटल्यानंतरच करूयात उद्या वगैरे माझ्या पण गेस्ट ते म्हणून मी काय एवढंही केलं नाही
नाही ना हो ना सगळीकडेच लक्ष द्याय लागत ते ना
हो स्वयंपाक करत होते. तसच बोलत पण होते. म्हणलं जाऊ द्या आताद्या बघ ता येईल. तरी काल मी भरपूर दहा दहा कॉल तर केले असतील, अशेच करत करत मग ते काय माझे नंदेला फोन केला ते काय माझे घरातलं असल्यामुळे मी कशीपण बोलत होते, काय एवढे व गेला नाही बनूया.
असं जरा म्हणजे, आपल्या मेंबर्स वगैरे आपले असली तर कळतंय, तरी ना कसं बोलावं काय करावं, असं असं बोलायचं म्हटलं कि थोडं चं
हा म मी ते काल तसंच केलं, माझ्या पास अ चुलत नंदीला काॅल करून घेतला. म तिच्याशी बोलत मी काय पण काम करत करत बोललय, त्याच्यामुळे हा हा माझे होऊन गेले पाच पालाशु
हम् हम् हम् तेच ना, ते असं बरं पडतं म्हणजे आता तुमच्या रिलेशन मध्ये त्याच्यामुळे तुम्हाला बरं पडलं.
हा ते होऊन गेले लगेच, पाच काॅल आणि काम करत करत झालं काल.
तेच ना नाही तर, तर ते मला तेे ताई मी त्यांना त्या ताईना पण बोलले त्या उज्वला होत्या कोणत्या? त्यानुसत कसं करतात. त्या आपले काॅल आपण कस, तुम्ही तुमचा एक काॅल सबमिट करतात. माझ एक काॅल सबमिट होतोय. त्याना तस नाहीये, त्यांना तुमचे पाच काॅल म्हणजे त्यांना नुसत ते बोलायचंय सबमिट वगैरे काही करायचं नाही. त्यांना त्याचे पैसे असं आहे मग ते त्यांना म्हणजे त्यांना ते कुणाला कॉल करायचा कुणाला नाही. असं नाही आपल्याला कसं आता म्हणजे कसं त आता म आता आपण आपल्याला एक आहे. आपण मी तुम्हाला कॉल करते, माझा कॉल सबमिट करते. एक तुम्ही करताय. तुम्ही सबमिट कर तायं मग त्यांना आपल्याला आपल्याला कसं ते असे टास्क आलेत ना,
त्यांना आलाच नाही. मग त्या का सगळ्या एवढे फोन करायला लागत्यात.
चे पैसे आहेत. आपण कस आ बोलाय
हा ते कळल मला म्हणजे उचलणाऱ्याला ऐंशी आणि देणाऱ्याला शंभर म्हणजे त्यांना आलेला त त्या कस केल एवढ फॉलोव्हर करायला लागल
मग त्यांना त्याचे पैसे येत ना म्हणुन त्या तस करतात त्यांना कॉल करायला अस ह मग ते ह मग त्या म्हणजे त्या पण अस तुम्ही कसं बोलताय त बोलताय छान मग काय जाऊ दे आपले पण कॉल पुर्ण होतायेत म त्यांना तस असेल सांगितल असेल एखांद्या वेळेस म्हणुन त्या करत असतिल अस मला वाटतय म्हणजे त्या म्हणल्या की मला अस त्या ह्याच्यावरति तुंम्हाला टास्क नाही का आले पण मला पहील म्हणजे तुंम्ही बोलताय ना पहीले टास्क तुंम्ही केले तसा त्यांना पहीला टास्क आलथा त्यांना बहुतेक सांगितलंय असं म्हणजे ग्रुपवरती किंवा कोणतरी असं सांगितलं असेल की तुम्ही असे असे कॉल करून नुसते घ्यायचे काम करा अस असतय की काय माहीती बाई आणखीन कसये ते
काय नाही तेव्हा मला पण काय एवढं झंझट कळल नाही त्यांच मला पण त्यांचा फोन यायला मगाशी त्यांना कॉल केला होता तर मला म्हणे ठीके करते तुम्हाला मग उचलला नाही मी सरळ कट म्हणजे त्यांचा आला नाही मग मी कट केला उचलला तुमच्याशी भांडता ते केल्यामुळं तुमच तुझ्याशी बोलल्या नंतर मला दोन तीन मिटींग आल्याथा म्हणल्या आता जाऊदे नंतर बोलुयात
हो ना ह नाही जमत ते हम्म मग तेच की एक तुमचा करू का एक मग ते परत एक आता असं मी तसच झालं काल पण एक तुमचा एक मा ज असं मी घेतला त्या एक ताईंचा आणि एक त्या ताईंचा तर एक त्यांचा पण त्यांना परत मी हल हीला घ्या ताई न केलं तर त्यांचा बि येयीनाच पण आणि पण त्या ताईंना करायला गे तर त्यां बिझी या लागला त्यांनी दुसऱ्यांचा घेतला मग राहिली माझीच कॉल ना तस झाल ना त्यांचा माझा ना काही अस झाल
हा नाही तसं नाही करायच चालेल मी तुम्हाला नंतर करते
हो ठीक आहे ठेवु का